हा बोल काय म्हणती ग
काही नाही बोला तुम्ही तुम्ही काय म्हणता नाही हो मला तुमचा आवाज पूर्ण क्लिअर येतोय येतोय ना तुम्ही बोला ना ह तुमचा हेडफोन कनेक्ट नसेल आला का तुम्ही ते हेडफोन घालत असतील ना हा त्याच्यामुळं
ह मग आता काय करते बया आपल्या दोघ पैसे का एवढे
अा ते भेटता ना हजार एक रुपया पर्यंत कानात घालायच
लोक बोबा या एवढं लोको मगच काय करायचं आपल्याला
अ मग एकीकडे काम करता येतं आणि एकीकडे हे करता येतं मोबाईल कुठे ठेऊून द्यायचा आणि मोबाईल कनेक्ट करून द्यायचा हेडफोन ला.
बा एवढे हजार रुपये परर्ंतु आपल्या जो पैसे नाहीये
हम्म
काय सर
काय जाऊन बिन आलं का बाजारात मग काय काय आणलं बाजारातून
बाजार स्वस्त स्वस्त आणावं लागतो आठ दिवसनी करावा लागतो बाजार
आठ दिवसाला जहातो तुम्ही असं काय बनवत मग आज जेव्हायला खुडा बिडा बनवू लागत
मस्त खुड करणारे आपल्या खेडच्या लोकांना तोच चाल तोपई खुडा बाकरी चटणी मिरची लोणचं. आपल्याला काय. पावभाजी पनीर भाजी असं थोडीस भेटत खायला.
हा ते बी आपल्याला काही चालत नाही आपल्या चटणी भाकरी
मग बाई
पाऊस पाणी कसं आहे तुमच्या इथं
पाऊस पाणी लई पाऊस जोरात चालू आहे आमच्याकडे लई म्हणजे लईच हम्म काही नाही तू सांग तू का बर फोन केला होता
हाल चाल विचारायला काय चाललं काय नाही कशे आहे त्याच्यासाठी फोन केला काही लावला का नाही तुम्ही तुम्ही शेतात पाऊस आहे का नाही तुमच्या इथं
पूर्ण शेतामध्ये पाणी भरलं बाई
नांगरलं का नाही नांगरलं तुमच्या इथं बायका भेटू राहिल्या नांगरायला
करायला बायका भेटायला अजून पाऊसच पहिला झाला आता कुठ दुसरा पाऊस आहे तेव्हा थोडस पाऊस बंद झाला का मना नांगरणी होईल
तर तुम्ही बोलला ना शेतात पाणी घुसलणे
हा ना मग पाणी ना शेतामध्येध्ये म नांगर ता थोडी येत आणि
शेतातलं पाणी सुकलं तर मग नांगरावं लागत.
अच्छा अच्छा मग ते वाळू द्यावा लागेल ना तोपर्यंत शेती. जोपर्यंत पाणी जमीत मुरत नाही तोपर्यंत.
ह का मग आता.
काय पेरणार.
काय आता हारभरा लावावा लागल.
अच्छा अच्छा.
दुसरं काय लावतीस.
मला वाटलं मक्का भिका लावता की काय.
मक्का लावली होती आता निघल ना मक्का.
भुईमुगाच्या शेंगा आता काही येतील का नाही काय माहित.
भोई मुगाच शेंगदाने लावई कापसी लावा लागल आता. काफी कांदे आताने. हो कापूस कापूस लाव लागल.
अच्छ का मी तुम्हाला त्या डाळिंबाच झाड दिलं होत. हो त्याच काय झाल आले का त्याला काही नारळाचा डाळीबाच झाड दिलं होतो.
नाही प अजून आत्ताचे फुलं येत होते थोडे एक दोन कोवळे कोवळे लागले.
आलेय का बारीक बारीक. त्याची न टेकर आले डाळिंबीेत त्याला. लई को दाणे राहतात लाल लाल ललल. हा त्या तुम्ही ज्यूस जरी पिलाना तरी. पण चालतो दाणे सोलून घ्यायचे कपड्यात टाकायचे आणि ते पिळून काढायचे. लय मोठा ज्यूस पडतो हा मिक्सरमध्ये किंवा ते जर वाटलं ना तर ते दाणे दाणे असतात ना त्याच ते.
त
असतो ना तर त्या रसाात उतरून जातो. त्याच्यामुळे ते
बाई आम्ही कसला रस बिस पितो आम्ही अस. सोलून खातो रस बीस काय
का तोंड दुखतं चावून चवून म्हणून म्हटलं
नाहीे आता खेड्यामध्ये कुठं रस काढतो. हो दिसलं खायचं झाडावरच तोडायचं खायचं.
हा तेे तर आहे.
मग रस्त्याची चाव चोचले कोण करत बसल वेळ कोण इथं काम राहतात. काय नाही बाय आता बा खुडा करते. दोन तीन भाकरी टाकते ठेचा बनवती ठेचा. ठेचा मस्त झणझणीत.
आम्ही तर डायरेक्ट वाट्यावर मिरच्या घेतो लसुन लसून घेतो बारीक करतो आणि ते तेल गरम करून त्याच्यात टाकतो झाला ठेचा.
आमच्या तव्यावर करा तो तव्यावर टाकतो मस्तपैकी मिरच्या टाकते तव्यावर लसूण मस्त तळून घ्यायचा चांगला आणि मग कोथिं कोथिंबीर टाकायची आणि झणझणीत टाकून तेलत नाही खात मी जास्त कमी खातो आम्ही तेल नाही खात हा तेल नाही राहता आमचं भिंन तेलाचं राहत पण लय टेस्टी राहतो कधी ये खायला.
हो बरं बरं ठीक आहे तुम्ही बोलवा आम्हला येतो आम्ही कधी पार्टी बिरटी करून आपण शेतावर तुमचा पाऊस कमी झाला पार्टी बिरटी हुरडा पार्टी पार्टी ही पार्टी ती पार्टी.
आता कसलं हुरडा.
आता नाही पण मी तुम्हाला सांगून ठेवते आता नाही माहिती मला आता नाही हुरडा कमी झाला का एखाद्या दिवशी आपण पण सगळे डबे करून घेऊन जाऊ तुमच्या शेतावर.
हा या ना बाई.
अजून तर तुमच्या कोणी मैत्रिणी माझ्या कोणी मैत्रिणी आपण जाऊ की.
हा बाई या.
आपल्या धरणावर बि लई म्हणे जाहाजे आल्याय म्हणे मोठ्या मोठ्या त्याच्यावर राऊंड देतात म्हणे पैसे घेता शंभर शंभर रुपये पण राऊंड मारून आणता जहाजीवर
तू आं
जायचं आहे पण म्हंटलं सोबत कोणी पाहिजेल ना सगळे असल कि मजा येते एकटं कुठं जाणार.
तुझ्या जावेला घेऊन जाय
तुमची जाऊ येईल का बाई?
हा तिला लय उत आहे. हम् तिला लई आवडतं. पाण्याजवळ
ती पण मागून कशी बोलती नदी तर सोडून द्या म्हणे मला.
हा ना लय आवडतं. हो वीज लई चमकू राहिल्या बाई खूपच चमकू राहिल्या आता पाऊस सुरू झाला ना.
हा तुम
परत पाऊस सुरू झाला घर गळतना बाई तिला आवाज देऊ राहिले घर गळू राहिलं खूप पातीला ठेवणे म्हटले एखद
आमचं चांगलं झालं बाई एकदाच बांधलं कधीपासून नाही तर पहिल्याच आम्हाला झोप नाही राहायच्या आता बांधलं तर आमच्या इथं एक पाण्याच थेबणय दारातून येतता कधी कधी पाणी
न भई आमच्याकड गळतो गळत लक
स्लॅबच बांधून घ्यावा ना बाई पत्र्याच्या घरात राहता तुम्ही पत्रे गंजून जातात त्याला हे पडतं मग
बाई म आता ते पैसे मंजूर नाही झाले ना आम्हाला आमचे पैसे मंजूर झाले का मग बांधू आम्ही
हवलं योजना आलाय ना घर बांधणीच्या बांधून घ्यायच
म ते टाकलं होत आता येन तेवा बांधू
बघा जरा का काहीतरी चौकशी करा नाही त कोणी ओळखी पाळखीचा अस त देता करून थोडस खा उपयोग आला लागत त्या लोकांना
हा ना जायच हे ते बघायचं बघावं लाग जाऊन येईल आणि मग कल बाई पुढच्या वर्षी करल आता ह्या वर्षी तर नाही
आता टाकून द्यायच म्हणजे पुढच्या वेळेस पर्यंत निघत ते त्यांचे टेंडर बंडर निघता
तुझ्या काकाला सांगून दे
बरं सांगते तसं काय काय डॉक्युमेंट लागत मी विचारून घे पण तुम्हाला सांगेल की हे पाहिजे
हा ना हा ह खोकलू राहिले का ग का बर खोकलं बरं नाही का तुला बरं नाही का तुला
बाई आंबे खाल्ले आजारी पडून गेली बस हा पाऊसली त्रास व्हायला लागला कि ते घसाबिसा बसला मध्ये जसा टचका सुट की बोलता येत नाही ना काही करता येत नाही मग मला अर् अर्धा तास बसून राहावं लागत सगळ अंगातली ताकदच कमी होऊन जाते माझ्या
ह
बोलले ना मलाही त्रास होतो काय सांगता
ह
म्हणून मी जास्त एकदा ठसका लागला का माझ जात नाही अर्ध अर्धा तास हा लय त्रास होतो मला म्हनुन म्हंटलं फोन केला पण काय आता काय आता त्रास चालू झाला बोल नाही काही नाही हा ना सगळ्या अंगातली ताकात काही नाही बाई तुमच्याकडे सगळं
हा ग मला ते जायचं होतं तिकड पोरीसाठीठी कपडे घ्यायला क आता उद्या जायचंय
नाही बा मी आता कुठेच जाणार नाही लय पाऊस चालू आहे आमच्या इ तर घरातून बाहेर निघाला माझे कपडे बाहेर टाकले मी आज संध्याकाळी थोड्या वेळात एवढा धो धो धो पाऊस चालू झाला की माझे कपडेच बाहेर राहून गेले ते आणायची पण माझ ताकद नाही माहि ना
हा बरं एवढा पाऊस उ राहिला का
लई पाऊस चालू आहे आणि थोडस जरी बाहेर गेलं का लगे सध चालून जाईल त्याच्यापेक्षा बसली उद्या दुसरं काय असेल ते घालून घ्यावा पाहि म्हंटलं जाऊ दे मरू दे पडू दे म्हटलं पाऊस हा आपल्या कपड्यांनी पाऊस तरी आला म्हंटल जाऊ दे
हा तुझ्या कपड्यानी पावसाला काय पण सांग त लवकर अंघोळ कराव ना
कि डोक्याला काळं लावायचं असतं मला
हा ग पण मग लवकर अंघोळ ळ करावं लवकर उठाव
बाई जाऊ द्या तुम्ही न त्या माझ्या आंगोळीवर न मला आ तुमहीच त्याच्या्या आंघोळी बद्दल
मग बरोबर आहे ना